हॅलो,
हॅलो, काय कर काय करताय?
हम्म, काय नाही स्वयंपाक चालु आहे बाई.
स्वयंपाक चालू आहे का.
हो
हो का आमचं काय नाही स्वयंपाक झाला बसली म्हटलं चला, काय चाललं काय नाही तुमचा नंबर भेटला मला. मी सर राणयन भेट बोलते हो,
हो का सुनानाच्या तयारित का,
हो हो
हम् काय म्हणता काय चाललं.
काय नाही म्हटलं तुमचं काय काम चाललं म्हंटलं.
काय नाही म आज घरी नव्हती म आता आले घरचे काम, ते हरभरा झाकला.
हम्म
मग आता चालला स्वयंपाक.
स्वयंपाक चालु हम्म मुलं अभ्यासाला बसल्या असतील.
हो मता दहावीला होता आता त्याचे पेपर झाले.
हम्म
आणि लहान खेळतोय.
हम्म
अभ्यास करता खेळता मुलांचं काय सकाळी सुट्टी म्हटल्यावर चाललं खेळणं. बाकी काय चाललं तुमचं.
काय नाही आपलं आपलं मग अभियानात काम करते मी पण,
हा तुम्ही अभीयानात काम करता का? अच्छा! काय
मी आयसी आरपीचं काम करते ना मी पण
अच्छा मी पण आय सी आर पी च ते काम करते बरं काय कसं वाटतं काम
हा बरं आहे आपल्याला असून खेळून महिला भेटून जाता.
हो तेच ना टाइमपास होता मैत्रिणी भेट
मैत्रिणी भेटता सर्व टाइमपास होऊन जात.
हा मानधन कमी जाल पण मग बर आपलं एक काम कराक होते.
महिला भेटून जातात ओळख पाळख होते ह. हा असंच मी मिीटिंग मध्ये ग्रुप मधून नंबर घेतला तून स लावून बघित म्हटलं चला बोलून घेउन. ताईंशी काय चाललं ताईंशी, हम्म हम्म
करायचा फोन.
हो बाकी काय चाललं मग.
बाकी काय नाही आता स्वयंपाक करते.
हम्म तुमचे ते फॉर्म भरले गेले का मग.
कोणते ओ!
ते ग्रामसेवकाकडे ते काय आवजारांचे
कोक रायोजयचं का.
हो पोखरा योजनेची.
हा पोखरा योजनेचा नाही भरलेला ना तुमच्या गावात भरलाय का तुमच्याक
हा आमच्या गावचे पण नाही भरलेय पण मग ते ग्रामसंघाला द्यायचा आहे तो फॉर्म नाही का.
ह ग्राम संघाचा तर मग नि भरलेला आमचा पण नाही भरलेला.
हा ग्रामसेवकाची सही लागते ना तिथं.
हो ना हो ना पोखराजी समिती असते ना गावात केलेली हा तु समतीचे सदस्य पाच सदस्य लागतात.
हा.
आणि सदस्य त्यांचे सही अध्यक्ष सचिवचे सही असते.
हा.
हम् ग्रामपंचायत मधून शिक्का मारून घ्या.
ह् बाईनचेस का फक्त माणसां चे न ना बाईन चेस ना सदस्य बाई
नाही जास्त जास्त असेल लेडीज दोघं पण चालेल.
दोघ पण चालतील.
हो हो कारण कमिट्यामध्येच नुस जीवस आहे असं नाही ना
हा हा.
हा लेडीज आहेत ना.
हो.
मग जेवढ्या असेल तेवढ्या पाच सदस्यांची नाव टाकायची आहेत तिथे आणि खाली अध्यक्ष, सचिवच्या सह्या घ्यायच्या मग तुमच्या अध्यक्ष, सचिव कोन आहे बघून घ्या.
हा अध्यक्ष, सचिव हाये.
होक आयोजनामध्ये आहे ना तुमच गाव?
हो आहे ना पोकरा योजनेत.
अच्छा तुमचा पोगळ आहेला म्हणजे कृषीत कोण आहे तिथे?
कृषी स की नाहीच आहे आमच्या इथं.
नोकऱ्यामध्ये कृषीत आहे असते नाव्हे.
असते ना हाय ना ती तिचं नाव काहीतरी आहे हो माझ्याकड नंबर सेव्ह आहे. त्या ताईंचा. पण आता लक्षात नाही त्यांचं नाव हो ना.
हा ती पण माहिती देईल ना तुम्हाला तिचं पण काम आहे ना कृषी त द्यायचं.
हम्म हम् हम.
आणि तुम्ही ते ऍप ओपन केलेय का मुस्तारप
अ त्यांच्या मोबाईल वर केली माझ्या मोबाईल वरती नाही केली मी.
हा करून घ्यायचे ना सर्वांच्या मोबाईल मध्ये ते ऍप डाऊनलोड करायची.
करून घ्यावी लागल मला पण.
हो त्याच्यामध्ये आपल्याला सर्व माहिती भेटले ना. आता तुमच्या कांद्यान कर का पडला आहे.
हा हा.
मग तुम्ही त्यांना विचारू शकता.
हो का?
हा आमच्या कांद्याना कर का पडलाय, तिथे कडून आपल्याला सल्ला देतात.
हां हां.
हो उत्तर देतो खूप चांगले आहे त्या. ह हवामानाचा अंदाज आपल्या सांगत.
हम्म.
आता काही किंवा मग बाजारभाव कुठे काय चालू आहे
हा
ते सांगत समजा आता भावच नाही आपल्या मालाला
हा हा
मग आता माल काय करायचा कुठे ठेवायचा म्हणजे साठवण कुठे आहेत
हा
साठा लोक केंद्र हा ते साठा लोक म्हणजे जे आहे ना
हा हा
तिथे सोय केलेली होती कुठे आहे का त्याचा ऍड्रेस द आपल्याला पतला ठीक आहे
हा
ह त्यांच्यामध्ये खूप आपल्या शेतकरीसाठी खूप चांगले होते
चांगलं आहे ना पण मग आपल्याला कधी वेळ भेटत नाही असं आहे कामामध्ये
काहीही विचारा तुम्ही कुठलेही प्रश्न विचारा
कामामध्ये होते जे मेन काम राहतात का ते राहून जातात आणि दुसरेच काम होऊन जाता
कसं
हे आपलं काम वेगळे होऊन जातात त्यांच्यामध्ये राहूनच जात ते हा एक काम आवरू ते काम आवरू मग करू असं
हा ते तर आहे लेडीजच्या तर खूप काम राहता हे झाल्यावर करू आज करू उद्या करू नाही जमत ते
हम्म,
खूप म्हणजे ती कृषी ॲप आहे ना त्यांच्यामध्ये पण खूप फळांच सर्व पालेभाज्या सर्व पिकांची माहिती देतात ना ह पण ते पण पाहायला वेळ नसतो आपल्याला नुसतं असं घरातलं आवरायचं शेतातलं आवरायचं अभयांचं काम बघायचं नाही वेळ भेटतो ओ सगळ्या बचटला
पण मग आपल्याकडून जेवढं कर होईल तेवढं आपण करतोच
सर्वच काम येऊन जाता
काय करता मग घरात किती तुम्ही दोघंच आहेत का मुल मुली
हम्म
मुल मुली किती आहे तुम्हाला मुल किती आहेत
मला दोन मुली आहे एक मुलगा आहे
मुलींचे लग्न झालेत
हो दोघ मुलींचे लग्न झाले
दोघांच्या पण झाल्या ना मग आता तुमच्या जवळ मुलगाच आहे
हा मुलगाच असे तो पण आता टिवायला आहे
नाष्टा तूम्ही तिघच राहतात ना
तिघच राहतो
छान आहे मुलं मोठ्या आहे तुमच्या त्यांच्यामध्ये तुम्हाला हम्म मुलं मोठ झाल्यावर फरक पडतो हा
मुलींच पण चांगलं आहे म्हटलं एकदा ताण मिटून गेला त्यांचा पण
चांगलय मुलीचं आहे मुलीच चांगलं झालं तर बरं वाटत
हा
बरं हाय मग थोडक्यात आता तुम्हाला एवडी काय जबाबदारी नाही.
हम,
ा शिकतोय त्याचा नोकरी शेती पण आहे ना तुम्हाला, शेती पण आहे ना?
पण आहेण
चांगलं आहे ना, म आता कांदे लावलेले असतील ना?
नाही डाळींबचा बाग हेय आमचा ह, हो हम्
तुम्हाला असे काय छोट्या मोठ्या कामा नाही राहात बा
नाही छोटे मोठे नाहीयं असे किचकट काम नाही राहत मला
हम्म चांगलं हाय र मग, सर्व डाळींब लावून टाकलयं
हो सर्व डाळिंब लावून टाकली, आता छाटणी झाली हो खत लावून देतील माणसं लावून छटणी करून घेत माण च लाऊन, मग काय नुसत फवाराचंच काम येतं म
हा असल ते मंग मिस्टर करून देतात.
हा ते करून घेता जोडधंदा आमचा बकरींचा हाये, आमच्या बकऱ्या पण एक वीस पंचवीस बकऱ्या आहे, जोडधंदा म्हणून
बकऱ्या पण आहेत, म त्यांना कसं सांभाळता म?
ते सकाळी सोडून देतात थोडस, जंगलमध्ये फिरून आता, अकरा वाजेपर्यंत कोंडून देता परत आणखीन, की चार वाजता संध्याकाळपर्यंत सोडून बाम संध्याकाळी बांधून द्यायच मग, काही त्यांना का पण चारा टाकायची गरज नाही, काय नाही, काय नाही
नाही का, बरंय मग चांगलं आहे का चांगला त्येच्यामध्ये खूप इन्कम हाय, पण असं स्पेशल त्यांना असं वाडायला लागत बा, एवढं आहे कुठे जाता येत नाही आपल्याला त्यांना सोडून
नाही, मग माझं तेच राहतं ना मग असं कुठं बाहेर गेलं तर चार वाजेपर्यंत घरी येऊन जायचं, मधल्या वेळात मग अकरा ते चार पर्यंत ते, आय सी आर पी च काम करत मग ते मीटिंग बिटिंग जॉईंड होऊन जात ते मग तोपर्यंत
तेच ना म, कारण बकऱ्यानंसाठी तुम्हाला कुठे घा
राहताच येत नाही, असं होऊन जात एक जण तरी घरी पाहिजेलं माझ्याने काही होत ते बरोबर करून घेत अस राहत ना, हम्म
बरंय आणि किती ते बकऱ्या हाय
आता वीस पंचवीस बकरे आहे ना आमच्या
किती हाय
वीस पंचवीस बकऱ्या आहे ना लहान मोठ्या
वीस पंचवीस हायेत तर मग आहे नाऊ म, चांगलं हाय एकंदरीत
ते काय उत्पन्न येतच राहत, वाढतच राहतं त्याचं काही नाही, हम्म
त्यांच उत्पन्न फक्त लक्ष द्याव लागत, हो, हो, हो तेच ना
तिच्या उत्पन्नाला माग टाकतात, ते फक्त एक लाज वाटते ती आहे बा बक असं म्हणून लाज वाटते पण मंग, उत्पन्न चांगलं राहतं त्याच असंय
हा तेच ना, नाही काय नाही बकरा चांगला अस
हम्, कोणी म्हणत तुम्ही बकऱ्या, बकऱ्या एका बकऱ्या पाळून ठेवल्या बस पण मग चांगलं हाय आपलं, आपलं हम्म
काय नाही, काय हरकत नाही आपण खेड्या राहतो चाऱ्या पाण्याची काही अडचण येत नाही, च
हम् दहा बकऱ्या दहा बकऱ्यांमधून पाच बी बकऱ्या रायल्या तरी पाच ब बोकड राहता पाच पाठा राहता पाठा ठेवल्या जातात पासबुक कडचे झाले का सात हजार रुपये प्रमाणे बी गेले तरी मग ते किती सातपाचा पस्ततीस हजारचा माल एक कट्टा विकला जातो
हा अस हम उलट चांगलं आहे ना
ते वाटत थोडस असं कि बकऱ्या आहेव असं पण मग चांगलं आहे असं
ह नाही चांगलंय चांगलंय काय नाही काय आपण दरोज दरोज कुठे जातो गावाला
कुठं जातो काही नाही बाई उलट मग ते बाई काम राहिल ना मग कोणी आग्रही करत नाही प कोणाच्या इतर हा नाही होत नाही सरात हम्म हम्म रिकामं काम काम नाही राहत तसं
हो नाही छान आहे मग आवडलं मला डाळींब लावला येते पण तु मला टेन्शन नाही
हा
हम् मस्त आहे काय नाही काई मग आता स्वयंपाक ते झाला का तुमचां स्वयंपाक
हो माझा झाला म्हटलं चला ताईची ओळख करून घेऊ बोलून घेऊ काय चाललं काय नाही विचारून घेऊ फोन करत राहा मग
बरं चला या आमच्या घरी चालेल ठीक आहे ठेवू ताई
हो ठेवा
ओके